बोल ना.
बोल हम्म बोल काय सांगायच.
काय जेवली तू.
अजून बाकी आहे. कारल्याची भाजी केली. पोळ्या केल्या.
हम्म, जेवण बाकी आहे अस.
हम्म हम्म
हम्म अ दादाला स्नॅप शेअर केला होता मी. याचा पण सेव्ह केला.
हा
हम्म, आणि त्याचे बघत होते ना मी. तो मला स्नॅपचॅटला आहे तर, स्नॅप टाकत राहतो तो. व्हिडिओ वगैरे अस. कुठ गेला त म मी पण ते बघितले ना सेव केले पण त्याने याच्यात केले.
कशात?
स्नॅपचाट
हम्म
ह्याचा निरोप घेतो का तू?
त्याला बोलायला टाईम असतो काग.
हम्म, बायको आली त आता जात बिझी होऊन जाईल तो.
बोल
बोल ना.
त्याला काय ड्रेस घेतले दोन.
तो लाल ड्रेस
नाही गं बाई तो नाही. आता ते कशे ना ते ड्रेस ना थोडे टाईट होत होते त्याला. मग थोडे दोन- स्लीवलेस ला घेतलं दोन-दोनशे ला.
अ
मी माझ्या
काय?
नको
नाही गं बाई माझा
मग तू तुझ्या पद्धतीने तू दुसरे घेऊन ये पैशे देण्यापेक्षा, हा
माझ्याकडे राहिलेलं
हमं
माझ्याकडे बाकीच्या आहेत ना मग.
नाही
हां ठीक आहे काय
माझ्या नंदेच- फोन आला होता की तिथे फोळभरणीचा कार्यक्रम आहे ना परवा?
हम्म.
या म्हणे.
हम्म.
म्हणून मी येणार होते म्हणे पण मी पण प्रेग्नेंट आहे ना, म्हणून काय जमलं नाही म्हणे पण येईल म्हणलं. मंदिर ला आले कि मग म्हटलं ठीक आहे म्हटलं म- तुला मनात म्हटल तुला यायला जमलं नाही, फोन तरी केला का मनातला मनात म्हणल टा म्हणून दिलं तिला.
हम्म.
एवढ्या दिवसामधून जाग नाही आली फोन करायची आणि म्हणे बाबू कुठे गेला मी म्हटलं झोपून गेलाय म्हटलं.
झाल काय जायचं नाही.
तूला वाटत का जाईल? तिच्या नवऱ्याशी बोलत नाही आम्ही.
हां. हा.
मला नाही आवडत गं - काय बघितलं तिने त्यालाच माहितीे पुढ्या पाड्या खातो. म्हणायला पाटील आहे वाटत भि नाही तर पाटील असो.
हं हं
डांबऱ्याच उलट्याच -
मुलगीच होईल तिला पुरेसच होऊन गेलेली ती.
का गं?
मुलगी होईल म्हटलं ती तिला पूर्ण म्हणजे वाढून गेलेली तब्येत.
हम्म हम्म. रडायचं बंद झालं का मग त्याच
होय बाई मला तर असं वाटतं ना, त्याची अंघोळ नव्हती म्हणून तो तसा करत होता.
हा
आज आज नव्हता रडत तो, आज दिवसभर शांत होता, खेळत होता त्याचा- त्याचा.
म्हतारा हाय तो.
हं.. अगं आम्हीं पुढच्या मावशीत गेले दोन -तीन दिवस त्याची आघोळ नका करू म्हणे थंडवात. अं होना आता थोडसं तेल मरू द्यायचं म्हणे अंगाला.
हा.
हा.
काय पण
तो डायर रटतो मी त्याच्या दोन -तीन वेळेस अनुभव बघितलं डायरक् रटतो तू आपीांगोळीथं.
भाऊंना जाणार नाही ते बरं.
काय बोलली ती मला म्हणे, म्हणे मी नव्हती जाणार म्हणे, दिदी म्हणते कॉलेकटच होऊ गेलं होता मी. म तोणी तू सोडून गेला होतं म्हणे.
उग मा
म्हटलं अ तिला मी बोलली म्हटलं, सकाळी ना म्हंटलं त्यांच्यासाठीला पाच पोळ्या करून ठेवशील म्हटलं, आम्हीं ना म्हटलं नाही अंघोळ करून निघू म्हंटलं, तू रात्र रात्री आता फक्त झोपायचंच आहे ना म्हटलं. त एवढं काय टेन्शन देतो म्हटलं आलो असतो म्हटलं पण कसं ना म्हटलं, तुझ्या बाळाला देऊन जाण चांगलं नसतं म्हटलं अंधार जास्त होऊन गेलेला आहे म्हणलं.
ह...
हं. काही नाही करून देईन मी तिला अजून फोन एक.
हं..
कस आहे ना लांब जास्त येऊन जातं ते, दिवस मान काय सारखे नाही रात.
हा
दिवस मान काही सारखे नाही राहत म्हटलं, लांब येऊन जातं ते.
हं.. हं
दुसरं काय नाही आम्ही दोघं राहिलो असतो, ती गोष्ट वेगळी हे.
काय करती मग तो झोपल्याला आहे का?
झोपून गेला तो.
हा
तो रोज झोपत नाही.
आणि रोज तो ना बघा असं चिडचिडच करत होता किती दिवसांचा.
हा...
मला आणि मला त्यादिवशी माहित नव्हतं अमोशा होती, मी बाहेर घेऊन गेलेली होती त्याला कॉलनीत आणि आमच्या पुढच्या मावशी बोलत होत्या तू कॅलेंडर बघून घे. म्हणे असं बाहेर नाही घेऊन जायचं म्हणे, कॉलनीत तर असे ना म्हणे. तसं कॉलनीतल्या लोकांना प्रश्न नाही, पण वारा असतो म्हणे.
मग हा बरोबर आहे ना. ह
मी म्हटलं मला माहित नव्हतं म्हटलं, माहित राहिलं असतं नसते घेऊन गेली म्हटलं.
टाकले गेले
नाही ग थोडे भांडे होते, ओट्स वगैरे खाल्ले.
ह नसत तिथे टाकाल त्याला लागत,
हम
नाही ना आता काही भुक नाही पण थोडी टाकून देते उद्या उ पवास आणि फक्त माझा असतय. साबुदाणा वगैरे चालेल ना मला खायला.
हां.
साबुदाणा वगैरे चालेल ना मला खायला?
मग.
हम् आता काय तू ह आता पाचवा लागून जाइल त्याला एक तारखेपासून.
पाचव लागल?
हा.
एप्रिल, मे, जून, जुलै ऑगस्ट हा. एक ऑगस्ट हा. हम्म. माझं गरम होतय.
मग इकडं गार वाटतंय.
हा, पाऊस येतय?
येत असेल काय माहित नाही पण रिमझिम येत होता आम्ही गावात हो तो तेव्हा मग मी हिला म्हलं बरं झालं म्हंटलं आप पण नाही गेलो म्हटलं. लहान भाऊना पण बोलव म्हणे शतावी ला म्हण.
हा.
हम्म. आपल्या सारख्याचं वातावरण अून आलो तर हात पाय दुखाय लागतो तो तर लहान आहे अजून,
हम्. काय घेतलं मग आज?
आणि ना ओवा घ्यायचे होते पण वातावरण बघून लवकर निघालो आम्ही.
नाही नाही आ आळस दि
आजी म्हणे घेऊन येलो म्हणे एक एक किलो म्हणे हिथ बनवून घेल म्हणे म्हणून म्हणून एक ती म म्हणे घेऊन येतो म्हणे आता तू जाते म्हणे तिकडं म्हणे तर मग तेवढंच बनवलं जाईल म्हटलं बनवायचा विषय नाही म्हटलं पाऊस लागला ना म्हटलं तर तेव आपल्याला कुठंच लागणार नाही म्हटलं मागात म्हटलं.
तर म आजी आदी असते का गावात आजीजली असती ना
हम्म.
मग आजी घेऊन घेते.
आजी म्हणे मला दोनशे रुपये देऊन मी म्हणजे साडे नऊे घेऊ म्हणे म्हटलं वा म्हटलं.
हा पहिल्यांदा होती पाच पाचती घेतली असते आजीला.
आजीला मग मी सातशेची काढली होती आजीला आवडली नाही मी काय करू घेतले जाईल ना अजून त्याच्यात काय मामीला पण मग कस होतं ना मी काढली आणि मामीच्या मनातून गेलो असत.
म्हणूनच तुला बोलले मी म्हटलं जाऊ दे.
सारण बघ मागं, ते साड्या घेतल्या होत्या, तुला माहिती कीतीला पडल्या एवढ्या.
त्या एवढ्या महाग बिनकामाच्या घेतल्या होत्या.
हा जाऊ दे. आसं ही मी तुला कुठे काय घेते पिऊ दिदि कशी घेत देत राहते तिच्या आईला?
पगार कमवते.
राहू दे ना मग तरिबी. तू पण मग कोणाला म्हणून अपेक्षा करशील. याचं त्याचा बघून जीव जाळतो ना तुझा बी.
नाही, मी नाही जळतं बाई.
हम् होऊ दे म्हटलं. मी घेत नाही म्हटलं, आतापर्यंत एकच साडी दिलेलीये. तू घेत नाही म्हणून मग दिली घेऊन.
हा बोल ना.
हम्म. म्हंटलं असं पण तू साड्या घेत नाही म्हटलं मग, घेऊन दिल्या म्हटलं जाऊ देत आम्ही घ्यायला गेलो ना बाई, आम्ही मागे पुढे जीव नाही करत. डायरेटली तीन साड्या घेऊन घेतल्या.
नाही ना, त्याच्यातच दोन बसवल्या असत्या.
ह आम्ही एवढं बघत नाही. आता दरवेेळेस आहे, मी कधीतरी साड्या घेते डायरेक्ट त्या दोन उचलून आणतो. मी नाही उचलत, ते नीललाच सवये ती. हा मग काही नाही मग घेतोय घेऊन. मी ना, मी ना म्हणत नव्हती, पण नी काय म्हणे अ तुला म्हणजे आतापर्यंत म्हणजे, एवढ्या आता म्हणजे, बरेच दिवस झाले तुला एक पण साडी नाही घेतली म्हणे. नीलनेच काढली ती बळजबरीे, काउंटरला निलनेच दिली ती.
नाही. आता माझ काय विचार चालवले, ते देउन दोन
काय?
ही देऊन दोन घेऊन घे मग.
आव तु काय बी गोष्ट करते. आपल्या घरचे बसलेत का ते?
तेव्हा पण बोलली होती मी.
हा राहू दे. पण मी माझ, मम्मी तुला ना गंदी सवये, आजीला अन तुला समोरची व्यक्ती प्रेमाने देतन तर तुम्हाला पचत नाही ती गोष्ट.
नाही ग, पैशांसाठी जीव टाकतेय मी.
हम
पैशांचं तुझे पैसे गेले ना, तु काबर एवढं ताण घेतेयं मी पैसे पैसे करत नाही. तु काबर एवढं ताण घेते.
नाही.
मागायला जात पळायचं नाही. पैसा खर्च केला ना, तेव्हा पैसा टिकतो माहिती आहे का?
ता त्या बाळाला आता पायातले करायला लागत
हा राहू दे. करून घेऊ ना त्याच्यात काय?
सोन करणार होत, मग हेच म्हनं आर की म्हणलं की ए ए साय म टाकून होय तेवढं म्हणे.
हम्म
काय चाळीस पन्नास हजार आलेले आहेत बक्षीचे ते.
हां
एस आय पी मध्ये टाकून नेऊ आपण म्हणे.
हां
असं पण एस आयपी चा भाव वाढत राहतो म्हणे दरवर्षी म्हणे वाढून पैसे भेटत म्हणे.
हां
आणि मग एस आय पी मग. चार हजारचे लावून घेऊ म्हणे., डायरेक्ट म्हणे वाढवून घेऊ म्हणे चार हजारचे करून घेऊ म्हणे.
एस आय पि काय.
बँकेमध्ये एस आय पी काढता येत आपल्याला, पॉलिसी सारख असत. पॉलिसी जस म्हणजे, एस आय पी पॉलिसी.
हा बरोबर ते बराय.
हा दरवर्षी नाही ग दर महिन्याला देतो ना.
हम.
मग आता मग म्हणे वाढवून घेऊ म्हणे चार जागा. मी बोलले, म्हटलं, बिशी वगैरे म बिशी नको लावू म्हणे एसआय पि मधे ते टाकून घेत जावु मग एस आय पि वाडवुन घे मणे.
चाललं जाईल वर अकरा मिनट झावर
हम्म.
टाईमिंग.
टायमिंगच नाही आपल्याला जेव्हा पटला आपण तेव्हा काढू शकतो. मध्ये मोडू शकतो ह. अकरा मिनिट.
हम्म.
झालेत बारा मिनटं.
ते सांगते होते.